हॅलो हॅलो हा तम्हाला येतोय माझा आवाज
हा येतोय येतोय माझा येतोय का तुम्हाला
हो याय लागलाय क्लिअर आहे मग बाकी आणि काय
काय नाही बघा आता गौरी गण पती ज आल्यात तुमच्याकडं कसं प्रकारचं गण पती कसं काय सण उत्सव साजरा करत्यात सांगा कि
ह आमच्या इकडं काय गणपती घरगुती प्रत्येकाचं आहेतच आणि मंडळाचे पण म्हणजे मंडाळाची पोरं वगैरे असतात ती पण बसवतात मोठा गणपती आम्ही काय घरगुती छोट्या छोट्या म्हणजे छोट्या म्हणत म्हणत तरी पण होतातच
हा मग ती चिखली असतोय का रंगीत असतोय तुमचा गणपती चिखली पण असतात एकेकांच्यात म्हणजे पहिल्या
ते आता नाही रंगीत जे आता आहेत ना ते ते शाडूच गणपती आता कोण बसवत नाहीत कारण ते थोडसं म्हणजे कसं हे असतय हम्म काय म्हणत्यात त्याला त्याची लई काळजी घ्यायला लागत्या
ते चिकली म्हणजे मातीच ते असत्यात ते हा
ह त्याच कसं लई काळजी घ्यावी लागते म्हणजे काय होत नाही ते काय जरा जरी त्याला पाणी वगैरे लागलं ना ते विरघळतात गणपती मग ते दुखावत्यात वगैरे मग ते चांगलं नसतय असं म्हणतात ना
पण कणी एकेकांच्या ज्या पहिल्याच्या पारंपरिक
हा म्हणजे ते एक एक जण बसवत्यात ती बसवत्यातच तर आता कसं तर जास्तीत जास्त खरं नाही आता रंगीत गणपतीच जास्त करून आणतात सगळेजण
त्या नंदूबाईच्या आहेत ना आमच्या नंदबाईंच्या लग्नाला सोळा सतरा वर्ष झाली त्यांच्या अगोदर पण म्हणजे त आता तीस पस्तीस वर्ष झालं त्यांच्यात तो असा चिकलीच गणपती पण ती लहान असते बघा बदलायला पण येत नाही काहीच नाही होय
मग ना चांगलं आहे ते पद्धत मग म्हणजे रंगीत तो रंग दिलेला असतोय काय असं म्हणजे तो
नाही नाही मातीचाच की असं सिम्पलच
हा म्हणजे मातीचाच कलर दिसतोय ना माती कलरचा म्हणजे आमच्या इक डे शाडूचे पण गणपती भेटतात खर त्याला कलर करून क नाही देत्यात तस पण आहेत शाडूचं खरं कलर करून
हा हा मग तुमच्याकडे असं काय वेगळी असं गौरीत ना काय वेगळं असं असते
अ वेगळं असं काही नसतंय म्हणजे गव गणपती असतात त्यानंतर गौरीे वगैरे यायच्या दिवशी ते हम् बायका नटून सजून जात्यात अ आमच्या इथे विहिरीवर भरत्यात आम्ही गौरी
हां
आपल्या घरातून सगळं गौरी भरलेले असते ते घ्यायचे पाण्याचं तांब्याचं कळशी त्याला सजवायचं तांब्याच्या कळशीला
हा
ताब्याची कळशी असत्या. त्याला सजवून न्यायचं मग त्यानंतर तिथलं विहिरीतलं पाणी वगैरे घेतय आम्ही तिथच. गाणी वगैरे भरत गौरी भरायचं. गाणी म्हणत आणि गा णी मन मन गौरी भरायचं तिथ त्याची आरती, पूजा करायचं पाच सवसण्या हळदी कुंकू कुंकू होते. आरती होत्या. त्यानंतर मग प्रसाद वगैरे वाटून ना.
हा.
घरला घ घरला यायचं. मग गौरी मग घरी येतान कणी पण गाणी म्हणत म्हणत येत्यात.
हा हा आमच्याकडे कशा पद्धती करत्यात सांगू काय तुम्हाला?
ह.
अं आमच्याकडें गणपती काय आमच्याकडे पण आता कुणाची हेजी नाहीत सोडा. चिखली सगळ्यांचे असे रंगवलेले रंगीत गणपतीच असतात. अ आमच्याकडे ज्या ज्या दिवशी गणपत्या येतात. त्या दिवशी पहिल्यांदा त्या दिवशी पहिल्याच दिवशी आलेले त्यांना आलेले चहाचा कप आणि पाण्याचा जसा आपण पाहुण्यांचा पाहून चार करतोय.
हा.
असं आधी पाण्याचा तांब्या देऊन चहाचा कप तिथं ठेवाय लागतोय.
होय.
एक हा म्हणजे आमच्या गावाकडली पद्धत आहे. काय खेडे भागातली तुम्हाला सांगतो.
हा हा ठीक आहे सांगा की.
अ हा त्या दिवशी मी त्या पाहण्याचा तांब्या ठेवला की, आपण एक प्रकार पाहुण्यांना देतोय तसच वो त्यानंतर चहा आपण पिला तरी चालतोय. तर आत हा आलेल्याच दिवशी खीर आणि मोदक एकदम दोन्ही पण कराय लागतात.
हा.
अ त्यांना म्हणजे खीर आणि मोदक आपल्याकडे एकेक टा आमच्या माहेरात कसं आहे एक दिवशी खीर, एक दिवस मोदक अस करत्यात पण आमच्या तिकडल्या ठिकाणी कणी खीर आणि मोदक दोन्ही संघ कराय लागत्यात. मग काय त्यानंतर ना असं काय आपल्या हिने गोड करत्यात. ज्या जेवढ्या दिवस गणपती आहेत. तेवढ्या दिवस अं. आणि आमच्याकडन गौरीचं कसं आहे सांगू का? तीन दिवस असं न्हावाण न्हावाण म्हणून पद्धत आहे न्हावाण. म्हणजे, ते असं वेगवेगळे पान, फुलं असत्यात. ते कणी वड म्हनून आहेत ना आमच्याकडे भार कि बारिकी ओढे म्हणून अस मग त्याच्यावर कणी मुली तांब्या घेऊन अस तीन दिवस ते आणत असतात. आणि चौथ्या दिवशी जे मोठी गवर असत्या कणी आमच्याकड काही गौरी असं ते तांब्यातल्या नाहित सोडा त्या तांब्यात बांधतोय ते कापडातन गुंडाळून आणतात.
म्हणजे मुखवट असते काय.
मुखवटा पण असतोय सोडा. आणि ते तांब्या आपण कसं ताब्यातन भरून डोक्यावर ना आणतोय कणी
हा.
तिकड तिकड तसं नाही कापडातन गुंडळून आणत्यात असे.
होय काय.
हा आणि आणल्या कणी त्यांना त्या अगोदर आपण बाप्पांचा गणपती बाप्पांचा पाहुणचार केलाय चहा आणि पाणी देऊन तसंच, त्यांना पण हे करायला लागते. ते म त्या दिवशी येत्यात, त्या दिवशी कनी. भाकरी भाजीच हे करायला लागतोय, चार घरातच असं वाटायां लागतय त्याची शिदोरी म्हणून. गौरी आली म्हणून शिदोरी, आणि आमच्याकडं पद्धत कशी हाय सांगूकाय, जी मुलगी आता कुठल्या पण भागात जाऊ दे म्हा तारी होऊं दे, म्हणजे एक एक वारलेल्या असल्या तरी पण तेनच्यात कनी शिदुरी अजून देत्यात, शिदोरी म्हणजे म काय देत्यात सांगू काय? अ गोड पदार्थ अस ते, लाडू असू दे, परत ते बालू शा असू दे, ते खाजा असू दे. असं शिदोरी आपण कनी अं गौरीत ना प्रत्येक माण
म्हणजे आपली मुलगी ज्यांच्या घरात दिल्या, सासूरवाशीन. त्यांच्यात द्यायचं काय ते, मंग कुठे पण असू देत पाहुण्यांच्यात.
म्हणजे किती पण वयस्कर असू देऊ, एक एक ठिकाणी कनी आमच्या इथं वारल्यात, तरी पण तिने चाल अजून म्हणजे बंद केलेली नाही ती चाल.
हा हा ठीक आहे म ते चांगलं आहे ना म्हणजे आठवण राहत्यां ओ आणि आपली येण जाणं, चांगलं व्यवस्थित राहतय.
हा आणि वाटायचं.
हा हां!
आण त्याच्याबरोबर साडी कोण असं पाताळ वगैरे काय असं नेसत्यां, त्याच्याबरोबर शिदोरी म्हणून एक भावाची कनी वर्षातनं एकदा गौरीत ना आमच्या म्हणजे सगळ्या मुलींना देत्यांत बघा.
ह म्हणजे सासरकडची पद्धत हाय का ही.
हा हा होय म्हणजे आमच्या सासूबाईंचेे येत्यात. आम्ही आमच्या नंदला देतोय, सासऱ्यांच्या दोन भणी हायत त्यांना देतोय.
हा ह!
आमच्यातल सासूबाईंची पण येत्या, आमच्या दोघींची पण येत्या, असं वाटायचं चारगं म्हणजे सगळ्यांचच गावात त्या दिवशी म्हणजे सगळेच वाटत्यांत हो एकमेकांना सगळ्या गावातन वाटायला. ते!
चांगलंय की आमच्या इकडे तसं काय नाहीये, तर काय तर छान आहेत. तुमच्या इकंड काहीतर, म्हणजे नवीन काहीतर ऐकायला मिळालं तुमच्याकडनं.
हा! आणि म्हणजे ते म्हणजे अ नाते टिकून राहते वो एक. प्रकारच मी डोक्याला हात लावला म्हणजे कसं, एक आजी कनी आमच्या तिथली बरीच बरीच दहा पंधरा वर्ष वा म्हणजे मरून झालं. तरी पण त्यांच्या अजून शिदोरी देत्यांत म्हणजे त्यांच भावा च भा वाचं पोरग भाचं म्हणनाना सा तुम्ही.
हा!
ते म्हणजे असं देतात, म्हणजे चाली रुढी परंपरा असं चालू म्हणजे ह्यां इथं.
चालू ठेवतात, येणं जाणं चांगलं राहतय, परत पाहूणचार.
होय होय चांगला राहतोय होय.
हा!
आई हे ब खाली, मी फोन वर चालू हाय म्हणाव. आईकडनं घे जा घे जा, मामा असल नव खाली. खाली मामा आहे घे हा.
हा हा नग आणखीन काय? खाणं पिन काय आवडतंय तुमाला?
गप फोन चालू हाय. हॅलो, हा बोला की. अ आणिक मग तुमच्याकडे असं काय वेगळं?
आणि काय नाही नॉर्मलच असते एवढं काय म्हणजे हे नाही. आणि खरं इथं आमच्या इथं की नही असं हो. मंडळात गणपती बसतात तिथं आम्ही मग संध्याकाळच रोज गणपतीची आरती वगैरे झाल्यानंतर प्रसाद ते वाटल्यानंतरन जेवून खाऊन ना तिथ टिपऱ्या वगैरे आम्ही खेळय जातो मंडळासमोर.
हा हा, म आमच्याकड पण का नाही अ गाणी वगैरे पहिल्यातल्या फुगडी वगैरे असं जेउन आरतीला आर ती करून अन जेवून कणे आणि तिथं हेला जातोय अं होय होय. हा हा झिम्मा, फुगडी वगैरे तेन.
टिपऱ्या वगैरे खेळत नाही का तुमच्याकड?
हं हॅलो,
हॅलो.
आई खाली आहे. जा बा मुलं मध्ये मध्ये बोलतात ओ.
होय. असू दे, चालणार पोरय म्हटल्यावर.
हा. मग अशा प्रकारे आमच्याकड हा सण साजरा करतात बघा.
हं हं.
आणि दिवाळीचं काय एवढं काय नसतंय सोडं आमच्याकड. दिवाळीचं कसं आत्ता पेरलेले जे भात आहे ना
हं,
ते तेव्हा कापायचे दिवस असतात. त्याच्यामुळे दिवाळी को गडबडीत असं काही मोठी नसते दिवाळी. ते आहे त्याच प्रकारे घरातला लाडू फक्त चिवडा कोण चकल्या असं काय तर केलं, करंजी वगैरे. फक् गौरी गणपतीचा सण मोठा असतोय आमच्याकडं.
हं हं. म्हणजे कोकणात म्हणजे गणपतीचा सण जास्त मोठया प्रदा प्रमाणात साजरा करतात असं मी पण ऐकून आहे सोडा.
होय होय. काय म्हटलं सा?
म्हणजे कोकण कोकण साईडला गौरी गणपतीचा सण मोठ ट्यानं साजरा करतात असं ऐकून मी पण आहे म्हणलो.
हा हा, होय होय. मोठ्याने साजरा करतात होय.
काय ना काय पाहिजे सोडा. आणि अं
आणि कसं? छोट्या गावामध्ये असं सगळं अस एक मिळून मिसून करत्यात ओ.
हां, जास्त म्हणजे, एकोपा जास्त प्रमाण आहे.
हा एकोपा असतोय होय.
आणि त्यात पण मजा येते आणि हाऊस वाटतात ती पण जरा सगळे एकत्र मिळून करायला.
हा हा बघा. तेच मेन पाहिजे. होय का नाही? एकत्रपणात तेच बर वाटते ओ.
होय.
आमच्या पायऱ्याकड कसं असते? गण पतीत ना, असं टिपऱ्या वगैरे खेळत्यात परत ते अ का ते नाटक वगैरे करत नाहीत काय? ते नाटक असतात.
अं त्याला काय तर म्हणतात ओ, सोंगाड्या काय काय तर.
कस ते अं कसलं कसलं वेगवेगळं नाटकं असत्यात आओ ते
त वगैरे असतात ते म्हणजे हनुमानाचे, रावणारचेे वैगेरे खेळ काय असतात ना त्यावेळेला असं मी थोडं वाचलय कुठंतरी
वेगळंच असं नाटक नाटक असं मुलं मुली तेन वगैरे होत्यात बघा.
हा हा म्हणजे रामायण गतंच ना.
हा वेगवेगळं असं असतय ओ अं हे झालय बघा टाईम मिंग झाले दुसऱ्या कॉलवर बोलू.
झालं काय टायमिंग हा दहा वाजून नऊ मिनटं दहा क ठेवू दे मग?
हा हा ठेवा ठेवा.
हां